हॅलो हा बोला मॅडम
हा बोला की
हॅलो हा
हॅलो
झाला आवरून झालं ना
हा चाले बघा
पोरगी उठली तुमची नाहीई इकडे बंग आहेेत
होय पावसागत आवाज यायला लागलाय
इकडे पाऊस
हो बोला की होय
हा पाऊस
हा हा आमच्याकडे नाही ऊन पडले बघा
पाऊसच
बोला की
पोरगी खेळ पोरगी खेळते का
होय आता खेळा लागली ती हॅलो आवाज येते ना माझा
हो येतो ना
हा हा
माझा येतोय का हा
हा येतो ये की
हम्म
बोला कि नाही खेळ खेळा लागले ती हाय खेळा लागले बोला ह मग जेवण आत्ता नाही आता थोड्या वेळाने
हा
हॅलो
हा बोला ना
हा जेवणाता थोडा वेळ आणि बोलो हा बोलती की
हा बोलते काधी
हो हो बोलते
हम्म मुलं भरपूर बोलतात आता काय ट्रीपचा आता काय एकदा पाऊस चालू झाला आता ट्रीप काय बंद झाली आता काढायंच आता काही विषय नाही ट्रीपचा
हा हो ना हो तुम्ही कोकणात गेलेले ना